हॅलो
हॅलो हॅलो आ ऐकेत हे का?
हो हो ऐकत आहे.
हा काय करता?
कायच नाही करणं आत का सलावर झालंय.
हा हा.
हम्म तुम्ही काय कराता?
हा मी बी काय नाही आत्ता जेवण झालं आमचा.
जाव लागेन
हो आता जेवलो तुम्ही जेवला
अरे नाही जवा हाम्ही जवा वा
हा हा काय सब्जी बनवलं म?
आम्ही घोगऱ्या गाठलो आत्ता.
काहाच्या घुगऱ्या
संन्यास वय
. आम्ही हे काय दार बनवलो सांबार
सांबार बनाना कयी
हा सांबार बोलला काय दोडक्याची दोडक्याची चटणी करलो.
दोडक्याचे ते
हा ह हवा घेतात ताक तुम्ही
मी ऐकले पण मी ना पैस नाही करा चटणी
अ.
मी ना काहीच नाही करा मनता.
हो ते मला का ख खावा नाही की.
हा खाले एक बा एक डाव दोन डाव खा खाले काही की पण खाले. पण मी काहीच नाही करा
हो का करून दे का धड राहते करल्या हवा.
काही कसं करणं मला नाही माहित.
कारल्या कशी कापतो तसे पटतो हेडून कापूसला नाही त पतो. त हेड नाहीस हे करूसे.
फोटो ते नाही करा मी आता
हा औके.
आता फोटो बिकला पूर फोटो मंदत जाते आता तर थडे परा भेद धुऊ ना त्याता. पुरा मुक्काल मुक्काल करून डायरेक्ट दसकून करलो.
हा ओके.
अ ते तेल घालून घेते काय होतो त्या मीना पप्पू राहते की काय
हां उठत अशिल तर.
हल्लेल अ काय
कारण ते
अ त्यात असते.
हो ते आता असं साबू भोजल्याकडे हेडाव.
हा.
अज हा दोडके घालावत हेच तेल प पुरत डबल डबल तेल घालात अवसरा मा तुलं तेल कालाकारला त्यांनी अवसराव नाही आता.
हा हा.
हळद घालून एक पाच दहा मिनट. लावून ठेवल म्हण त्यातच पनिंग पुरा मला भारी आहे.
हो हो दोडक्यामध्ये राहते पाणी.
हम मान त ठेवून उतार माग उतरल्या कडे फ हे आम्ही धरून घेतलो की म मिरजे. अ काय या दारी धरून हेटल गामी भु न आ त्या त्यात ऊस मीठ राहि मा दोडड मीठ घालावा. बारीक मीठ नाही घरावा.
आ हा इथे दुड मिटके.
हम् हम मिक्सी जार नकी.
मिक्स धरावा नाहीत वाटूस पण आता वाटायला तर कोटी होते आता वाटू आता उकर नसे काय नसे वाट आले. धरावाधर. हो धोड की नाहीता भुजलू का आता नाही आता आम्ही हे आता वाटलू का आता मिक्स धरलू की. ह मिक्स धरले मध आता्या दोडकीिने टमाटे भुजलू ना.
हम्म.
ह्या बी घाला हवा त्या आतच.
न पाणी पाणी रहर जहस कालना की
पाणी जोग मला जोग नाही आटून जाते पाणी आम्ही गॅसवर मारून ठेवतो की. पाणी मला तेवढं पाणी काय नाही नाही का पर्य टमाटे नाही तेवढा बर लुस लुस राहते उहता. अम अता म अशी थाब भुजून राहात का आवटते पाणी पण राहत की असे मिक्सी धरल्या. पुरं पूर पूर होऊन जाते बोलायच्या लुस लुस त नाही होस उलट मिक्स धरावा पाल्स.
हा.
म अस एक तर दोन बार अस करले होऊन जा परा मि
त्या पढ ना ह मध्येच आघालं नंतर ना की. हम् हम हलागड न पणीदा नासकाणी.
ह आणि फर्णी आता इष्टाता पण ना आम्ही तर फर्णी देतो आता अज आजू काय. जिरा मोहर्या घालून कार पाक सांबार. आ बा बारला मिरजे अज हिंगू व काही म्हणत क पण आ्ही नाही घालू का हे घातल्या घर राहते करा. अ त्या घालून आता फणी फणी देणं आता त्या रले जात.
हम् हम् तुमच्या घरी आखातात किमा
हो आखकी काता द अशी बिरे काय करली दौड कि खवा नाही दे कात कि जेऊ का आता.
हो ते कला न एकदा खाईच नाही लागत खाऊसच नाही लागत.
हम्म दळ घालून करायड राहते पण या. नाही खात म्हणा आ तर तर असच करतो आता कोणतही आता हे म्हणच न दोडगी म्हण. भेंड्या हवं तोंडरी हवं वांगी. अं टमाटे मिीर ज्या सा धड राहत अस पुरा शिच करावा मलाने आता.
ओके
हो धवड राहत अस आता मला सगळी आम्ही आता कृत्यकालान कला वेचून टाकतात का आता.
हा हा.
आरे वेचून टाकायचं असंय परं मिक्सी झा गाटस गंमत घाट संग मिश्रून खाली होऊन जात तिकड इकडे.
हा तेे बेंडाल मणलाता बेंडल से भेंड्या करल्या आजीगरुजी गुण नाही राहाय कससा बांका बांका निघते.
नाही रहा सक मनवत पण नाही रा त्यालाच भुसतो क ह मी आता मी सांगय तरी. सार्वजनिक भूत असं त्यालाताच.
हा हा आप काय ककी पण ते बेंल बेंडकायला कायकी म आता.
नाही त्याच्यासोबत करलो आम्ही धड राहत त्यासोबत.
हो के.
हम् भाकरी ना सांगा तसे गमत राहतात रोटी पाचच्या लुचारी.
हा हा.
कार्याची मिक्सी मध्ये करल्या प पुरपूर होते ना तसे नाहीच उकरीत वाटल्याच्या आणि अशी काचप. वतण दानच्या हवामाने मिक्सी मध्ये उलटपल्स फिरवलेसे होते. तस गंमत राहत दांशल्याच्याने. ह भाकरी ना सांगत त असं त्याच्यामध्ये बेस म्हनवते.
ओके.
हम्म. आम्ही भारी करत असाल तुम्ही नाही करा कसलचे.
जो असं कव्हर करूस आपण.
हम्म हो. लागतच असे.
हम् हो म्हणता नाही राहना त्या
पण एक एक मसेज लागत ह किती घातलं.
हो त्या या काही पन्नास ला किल झाल्या तर पन्नास ला आर्ध किलो म्हणतात.
हा.
हम्म हम्म.
हम्म.
ओके.
हम्म ला तू तुम्ही आता चटणी कशी करता तुम्ही इडली दोशल कर तर नाही करा चटणी.
चटणी करतो चटणी करत गोनगोरा.
अ गोंगुरा करतो पण आता घेहांच काहीच नाही करा. घ्या आंब्याचं राहत की आंब्याच हे करत. हा तस आ हा.
ओके.
हम्म त्या अंबे अंबट नवते कायमा.
बग्या आता तडून हे मला आ त तडून करलो पणलंय की म काय मी काय अधिक घातले की. कमी घातले कण काही धर नाही म्हणवा ते आता.
कोणाला टेस्ट मनवतय
हो टेस्ट म्हणत
हम्म, हम्म.
हम्म.
न काही तर ट्राय करावा नाही म नाता हज हम्म.
पुदिन्याच्या पुदिनाचे, कोतमीरचे.
हा नाही खरग्या टमाटो रईस कुधि नाही राहायचं ते अख्या म्हणतात करा म्हणून घेते पण मी आता काहीच नाही करा एक बार ट्राय करा
अ काय आमच्या बाईच्या लेक राहत लहानस हे काय क त्याला असच करून देल ते नाही खा मला तो काय तर म्हणे दार दार म्हणते नाही खायच आता आणि एक बार द-दोडक्याच्या करून खावा आल्या गमतात गंमत आहे म्हणा आज एक बार स् आज एक बार हेस करू दधोडक्याची कर चटणी करू वांग्याची चटणी कर म्हणते आता हऊग
हो काई.
अ म्हणं त्यामुळं तिकट नाही राहिलं आता त्यामुळं कमी घालून करलो तर का? गंमत म्हनवलं काय का आता उग्याता म्हणते आता वांग्याची पाचड्या कर वांग्याची पाचचाड्या कर म्हणते आता हम्म.
आ त्या कोणत की ला पडू लसांगाही खातात ते की त्या कार त्या कोणता? कवेपाक पोळी कंदी पचडी पोळी म्हणतात काही की
हा यात हाकुनही गमात रहात कना
हम्म करावं पण हम्ही करतो इष्टामकण करतो पण खा नाही खातात तर काय करणार आता
हा नाही खाला आता बेस नाही म्हणवे आता. अस खाऊन खाली बेस म्हणवते.
करल्या खातात मग मला काय की तस नाही खात.
हम्म मला बाकी एक एक बार इंटरेस्ट नाही म्हणे करायला कशातच नाही मला आता इंटरेस्ट.
कर्व करावा म्हनव्हते. आता करतात की करले आता एक एक बार बेस रायला खातात. आता बेस नाही राहिला, तर नकोच करू आज एक बार म्हण.
हम्म, आता प्रयोग आला आता.
हम्म
अ समजायचं पण त्या ओकरीमध्ये सून हे करलंच नाही गंमत राहात तररा
आता घरी आता उकरी पण जाऊन घेइना सारे मा राहा
हा सारे आम्ही जेवतो आता बाय.
चले बाय.